हॅलो. एक तारखेपासून ये म्हणस
पाहिजे तुला? म बाप्पाकडे माझा दहा रुपये आहेत.
पहिला, पहिला नको वाटतंय सोड.
जा तुला पाचचा पुडा आण, मला पाच पुडा आणजा जा. वीस रुपये राहू देत. पाचचा आण मला पाचचा आण तिती आता असते का त परवा
पहिला पहिला नको वाटतंय सोड.
हॅलो!
हा बोला की.
पोरगं ते रात्री दुकानात गेलेलं ओ शील आणायला ते तीस रुपये राहिलय त्या दुकानदारांच्याकड माझं त्याला म्हटलं खा त्याला म्हटलं खायला घेऊन ये जा.
पाऊस हा पाऊस आहे तिकडे भरपूर?
लई पाऊस
लय पावसाचं हे चालूय ओ.
होय.
ते
बिडायच नाते गावा भर म्हणून तथ पाऊस पड पिठा पाणी येते काय म्हणायला लागल्यात.
व्हय एवढं पोय पाऊसच लय वाढलाय ओ. ते आसाम वगैरे हाईत.
हा
हा बोला की.
लावून दिला बोलू दिना फोनवर.
हा हा. अ पाणी एवढं घासाय लागलंय बीडचाराला?
व्हय म्हणाय लागल्यात नव.
हम्म हम्म, एवढं पाणी वाढलं त्या दिवशी अजून बरच खाली हुत. त्या दिवशी अजून बरच खाली होतं व.
कालच्यानं पाऊस जरासुद्धा थांबलेला नाही अहो.
हम्म, आता सोमवारपर्यंत पाऊस घ्या खर‌.
होय.
हम्म, सोमवारी पाऊस थांबणार. त्या आसाममध्ये तर कनी वाहून गेलेली माणसं आशी मरून पडल्यात आता पाणी उतरलंय नाही कमी आलाय. पाऊस तिकडं अशी कोण अशी भिंतीला चिटकून पडलेली कोण दगडावर जाऊन आपटलेली. अशी नुसत रस्त्याने सगळी मडीच पडल्यात अहो.
कुठे ते इंस्टाग्राम वर दाखवल्यात काय?
हा इनस्टाला किती चालूय नवं.
तिकडं क मला आलेलीच नाही हो रिल्स.
आलेल नाही काय मी पाठवतो तुम्हाला. असे जनावर ते ना असे फुगून पडलेऊटमटमीत झाडं बिड अशी फलं घर तर असशी बका का होन एवढी मोठी मोठी भरपाशी हे पडल्यातवं घरावर.
होय.
त्यांना असे सगळं मोडूनच पडलय. काय त्या माणसांचं असं बघण्यासारखं राहिलं नाही बा. माणसं असं छपरी ववर नि बसल्या बघा सगळं पाणी चाललंय चार दिवस झालं तर माणसांच्या पोटाने आण नाही. आता पाऊस उतरल्यावरन पाणी कमी आले सांगा. काय करायचं बघाखी ये माणसाने. जगण मुश्किल करून ठेवलय
काय सांगता येत नाही जरा,
लागला म्हणजे लईच लागतो आणि नाही म्हणजे कनी पाकच जळतय शेवटी निसर्गाचाच कोप म्हणायचा हा ते आलमट्टी धरण पण बरंच भरलय म्हणा आता,
काय
आलमाट्टी धरण
व्ह
ते पण बरच भरले म्हणा ते जरी हे झाले क नाही भरलं क नाही आपल्या इकड पुरे येतोय आता पाच दिवस तरी, कोल्हापूरला मध्ये कोल्हापूर म कधी दोन हजार एकोणीस ला कसं झालंत बघितलेलं ना अजून पण आठवतेव्हा
होय,
हम्म, कुठ जागा शिल्लक नव्हती
होय,
महिनावर पाणी उतरलं नव्हतं नाही
होय होय, आता या दोन तीन वर्षात पुर लय यायला लागले तो, दोन हजार एक
दोन तीन वर्ष हाय चालूच आहे ओ, पाऊसच कमी ई ना
हम्म,
जगणं कठीण झालंय हो, काय मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवतो हं कशी मडी पडल्यात बघा, आशे आकडल्यात हो ती दगडाला जाऊन अशी एखाद्याला मि हॅलो हम्म, ते दगडाला आपटून एकांद्रला अस मि्टठी मारून पडत
हं
तस झालंय आहो
होय, कायकडे काय जीव त्यांचा म्हटला असेल सांगा की?
काय अस तस त्यांनी सांगाल नको, आहो जनावर तर कसली किचल त ते पाण्यातकी नाय असे डब होऊन प पवालती बघा डबून वडत नि आलत ते पाणी जनावर अस
मांजर, कुत्री,
डुकरं सुद्धा डुकरं सुद्धा किस्शी माणसाने अे बाहेर काढल्यात पाण्यातना हम्म, तुम्हाला ते अजून कसं आलेलं नाही म्हणायचं
खायलावाला अजून
हम्म, मी पाठवतो तुम्हाला इंस्टा आमच्याकडे पाऊस चालू झाला बघा आता
ते पप्पा चालू थांबल्याचा पडाय लागलं.
हम्म. पाच मिनिटं कुठं थांबतोय तर आणि पडतोयच त्याला बंद आराम कुठे आहे पावसाला. चपाती गेलत्या चार हॅलो.
हा
चपात्या केलत्या चार.
पाऊस भरपूर आहे आता लय.
हम्म चपाती केलत्या चार झाल्या त्या आता ते म्हणजे ते फ्रीज मध्ये काल पीठ उरलेलं त्याच्याच केलत्या ना
हा हा.
मग आता आणि काहीच करायचं चालले त्यातल्या मम्मी दोन खाल्लाय त्या जरा सकाळी नाष्टत्याला.
हा.
मग आता आणि काय करायची टेन्शन नाही.
भाकरी करायची आहे.
तेच म्हणतो आता दोन टाकायच्या.
ह ह ह.
बाजार आणलाय पप्पांनी. भाजी केलीती ती एक टाइमाचीच झाली अहो काय ते भाजी माळवेला तर काय सांगायजो कीच नाही.
बाहेर आग लागल्या.
दोन दोघांची पण होणार नाही एवढीच भाजी झालती बघा. त्यातली जरा खाली जरा उगच हाय
डाळ जास्त म्हणजे पुरले असते सगळे असती सगळ्यांसनी.
आव कावळी लुसलोशीत त्याली निम्मी निघली कुजकी. आणि निम्मी एक पेंडी आणली होती त्यातली निम्मी कुचकी निघली कवळी लुसलुशीत एवढे एक एक माणसाला पण वाढतोय का नाही तेवढीच झालते बघा. शेंग शेंगदाण्या जो कूठ लसूण घालून केलत तर कांदा जरा नव्हता आ तन तो बाजारत ना करणार आहे तो जनिसर अ माज
आम्ही पण काल इथ टेम्पो आलेला केवढा मोठा आलेला
नाही आम्ही वीस रुपये किलो आणले
तुम्हाला तीन किलो घेत मोठा मोठा आहेत. आणि पन्नासला दिड किलो नार तू आणि पन्नास
हे पण कनी कांदा मोठं मोठंच आहे. खर वीस रुपये किलोन आणलाय.
आणि पन्नास रुपयाची लसून पन्नास रुपयाचे तर बटाटे आणि शंभरचे कांदे असं काल रात्री दोनशे रुपयाच घेतलं.
घेतलंसा होय हा हा लं. त नाही हित जरा स्वस्त त आहे सोडा माळवं सगळं स्वस्त हाय सोडा पप्पांनी सकाळी वीस रुपये वांगी अर्धा किलो आणल्यात कसली भारी आहेत अशी कवळी लुसलुशीत आणि भेंडी डी आणलिया दहा रुपये पावशेर वरना आणल्यात पंधरा रुपये पावशेरन सोडा वरणा काय महागच आहेत. आणि ते भरताची वांगी दोन आणल्यात दहा रुपयाची.
हा. करा की बघुदेत बिर्याणी करणार होत्यासा काल केलंत्यासा
नाही नाही केले ते पप्पा नको म्हटले-
हा
पप्पा नको म्हटले नाहीत काय झालं काल काल काय बे कर होता काय काय होतं काल आज पौर्णिमा आहे म्हणून आज नाही करणार, काल काय म्हंटली वा मम्मी काय हाय आज नको उद्या करुया म्हंटली
हा हा
मग, बरं म्हंटलं मग काल जरा चटणी, मीठ घालून तिखट भात केलता डायरेक्टच कांदा घालून कारण काल दुपारी जरा वेळान जेवलो होतो हो भूक पण नव्हती
हा,,
मग बघूया उद्याला मग ममी म्हणजे हॉटेलला जाऊया म्हणत हॉटेलला जेवण पाहिजे जेवन पाहिजे म्हणती म्हणून मग मी म्हंटल पाचशे रुपये दिलत म्हणलं तूज् तू खाऊन ये जा आज गेलीस की ती जायची कॅन्सल कॅन्सल झाली मग म्हटली घरातच आणून खातो त्याच मग तेे घरात आणून सगळीच खाऊया म्हटली सगळीच तय त्यात बरं मग म्हटलं मग तुझ्या मनान काय ते कर काय तर कर म्हटलं पाचशे रुपये दिल हम्म ह
मग काय आणि?
काय नाही आता जरा असं बघतो पोरग झोपतय काय आणि मी पण जरा झोपतो संध्याकाळी पाणी येणार जेवण
हम्म
जेव पण देणार नाही
हा
आता दुसऱ्या ज्या मॅडमांना एक सांगितलोय कॉल करायला जरा हे करा म्हणून
हम्म
वर्षा मॅडमानी लिस्ट पाठवलिया वाटतं बहुतेक
फोन अ फ्रेंड चे नंबर आहेत वाटतं त्यात कुणाकुणाचे नंबर आहेत वाटतं कुणा कुणाची हम्म ते वर्क नॉट रजिस्ट्रेशन म्हणून आहे काय तर
ते हे बहुतेक टास्क बद्दलचय आहे वाटत जरा बघ तो टायमिंग झालाय बघा
हा बघा